हॅलो.
हा नमस्कार बोला.
हा झालं का जेवण.
हो चहा झाला.
ओके.
तुमचे.
हो आताच झाला. काय चाललंय पाऊस कस आहे.
काये ते. हॅलो
पाऊस कसा आहे म्हण तुमच्याकड पाऊस आहे का
नाही नाही पाऊस काहीच नाही
होय झाला का तर तरी
अ होय झाला तर आठ दिवस झालेवर पाऊस पडून
ह कस झाला बरा झाला का जास्त झाला
नाही बरा झालाय एवढं जास्त
हो हा हा आता काही मग ऊन पडतेय आमच्याकडता सध्या ऊन नाही होता
होय
हम्
कोणत्या गावातन बोलताय
आहेई शहरातूनच आहे
बार
तुम्ही
नक ना हो
आवाज आवाज येत नाही
तेरात बोलतोय रेंदा
हो
हॅलो
काम काही चाललंय म
काम फॅब्रिकेशनचं करतोय वेल्डिंगचं
होय हा काय किती मजली बिल्डिंग आहे चालू काम आता
आता तिसरे तीन मजले काम त्याचं काम चालू आहे खिडक्या वगैरे वेल्डिंगचं काम करतोय
खिडक्या दरवाज शेड मारायचं.
हा हा होय आणि सुट्टी किती असत
सुट्टी सात वाजता होते आज सुट्टी अस ते आज समोर लाईट नाही
काते आवाज येन
आवाज ये ना का
हम्म
आज सुट्टी आहे सोमवार मला लाईट नाही आहे आज
तुमच्याकडे सोमवारच लाईट नसती काय
होय
हा हा हा
सोमवार लेट जाते कधी तर जाणार असले तर मॅसेज येतोय
हा हा हा
जवा लाईट जाणं असते तेव्हा सुट्टी ट्ट घ्यायची
होय
होय
बरं आहे मेसेज पडतात ना म्हणला बर
होय
हम्म आमच्याकडे कंपल्सरी मंगळवारी बंद असते
होय
हम्म
बर
दिवसभर लाईट नाही सकाळी दहाला जाती. ती कधी संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजता कधी येईल. सांगता येत नाही ते.
आमच्या तुम्ही सकाळी साडे दहा ला गेले आजही आलेले.
होय निवांत दिवस जात असं त्यांचा.
होय कंटाळ ते काम असलेला बरं वाटतंय.
हम्म सवय लागलेली असते ना कामा ची.
हम्म
जवळच असते का बाहेर?
जस काम येईल तसं असते बाहेर पण असते गावात पण असतें.
हो पावसाळ्याच बंदच राहत असेल मग.
होय
का चाल असत
पावसाळ जर बाहेर आर्टिंग लागते त्यामुळे बंद करतोय आम्हीच
हा हा हा आता मध्ये खूप पाऊस होता ना कंटिन्यू चालू होताात तुमच्याकडे पन होता का कंटिन्यू
पण एवढं नाही नाही कंटिन्यू एवढं नव्हता काय.
हा हा
थांब थांबून चाल जात.
हो आमच्याकडें कंटिन्यू कोकण भाग येतो ना आमचा.
हम् हम
त्या कंटिन्यू. कंटिन्यू जात असते वापस.
हा हां
आठ आठ पंधरा पंधरा दिवस सूर्य दिसतच नाही.
हम्म
हम्म एवढा पाऊस असते. कपडे तर सुकतच नाही चार चार आठ आठ दिवस. हा वातावरण. छान असते थंड वातावरण हा. कोकण भा. कधी बघितलं का नाही?
भेराय की.
हो कुठे कुठे गेला.
परवा मालवणला मालवणला गेलतो आम्ही परवा.
हा हा हा हा हो आता आता पण काही पाऊसात काय फिरणार इकडे कंटिन्यू पाऊस चालू. कौगल्य.
होय पास त चालाय.
हम्म.
तसही आधीचल.
हा नाही तर आता काही आता ह्या दोन. चार दिवसात उघडलय पण मागच्या आठ पंधरा दिवसात. कंटिन्यू चालू होता. हा
त्या साईड ला बोत जास्त असत त्याडे.
हम्म पावसा अस आमच्याकडे जास्त पावसा असतय शेतात काय असतं तुमच्याकडून
आमच्याकडें ऊस
होय
जास्तीस ऊस ब आता आता लावते तर पावसाळ चालू झाला की शेंगाद आणि टोकण त्यात
होय
हम्म
हम्म ऊस म्हल्यांतर ऊसाला पाणी भरपूर लागतं ना
होय सगळ्यांच इकड पाणी आहे बोर आहे विहिरी आहेत नदीचे पाईपलाईन केलेली असते
नदी आहे होय तुमच्याकडे नदी म्हटल्यावर काय टेन्शन
आता नदीतलं पाणी सप्ल्यायला खरं प्यायला माणसाचे पाणी होतं
म उन्हाळ्यात का?
होय उन्हाळ्यात लई बोम होती.
होय आवडे मग मग. काय करता बोरिंग ला पाणी असते का?
व विहिरीच पाणी ते नासत बघ आठवड्यात ना तर अ रानवल्यांना एक एक दिवस आडणं पाळी
होय डाळिंब असतं का तुमच्याकडे
कायते
डाळिंब
हो असतंय काी
होय कारण की जिथं ऊस आहे तिथं डाळीम पण नाही असं ऐकले मी
होय
डाळिंब प्रमाण असते ना
हो असते की
हम्
ऊस किती दिवसातून काढतात म
सहा महिन्याने
सहा महिन्याने ते
एक वर्ष जाते सहा महिन्यामध्ये जाते जसं औषध मवतील त्याला लागवड बिगवड त्याला चांगली व्यवस्थित मारली तर येतय ती चांगलं
होय उत्पन्न पण चांगलं निघत असेल मग
होय निघते की लागवडी वरती नसते ते आता काय सगळं केमिकल पण आले लवकर पण ते एक एक वर्ष लागतेय दीड दीड वर्ष लागते
हो वर्ष पण लागते
होय लागवड चांगली मारले राहिज तरी चांगले जाते
आमच्या इकडे तर भात असते बघा जास्त तांदूळचं प्रमाण जास्त असतंय आमच्याकडे
प्रमाण जास्त
हम्म
दुसरं काय करत नाहीत काय
नाही ज्वारी गहू हे काही वाटाना हे जास्त नसते पण तांदूळ जास्त असत
हा
पावटा असतय ते सीजन पण जास्त नाही पण तांदूळ जास्त अस आहे
हम हं
हम्म
कु कुठले येत हे वापरतेत द्या
आपलं जो पहिला आहे ना त्यातलंच ठेवायचं तर पुढच्या वर्षी वापरायचं असं चालतय
हा.
हम्म
चांगलं आहे
हम्म असतंय आमचं शेत
त्याला काय विहिरीचं पाणी वगैरे लागतय का पाणी.
नाही पावसा पावसाचं पाणी पाऊस असतंय ना भरपूर
त्या वेळेस फक्त करताय
हम्म पावसाळ्यातच परत नाही मग ते कारण की त्याला पाणी भरपूर लागतं ना
लागतेय पाणी
हम् हम ते गुडगाभर पाणी असेल त्या ठिकाणीच तो भात येतो या व्यवस्थित चांगला येतोय कंटिन्यू पाणी पाण्यातच येतो ना त
हो पाणी त्याला लागतेच काय म्ह त्याला
कायम म्हणजे हा पाणी भरपूर पाहिजेच असतात घरातल्या आमच्या करतात
होळ
हम्
आमच्याकडे ऊस धुधळ भाजीपाला करतात त्या म्हणगे धोडकी बिडकी लावते दे की
होय
असले शेतकरी आमच्याकडे मापा येत जरा ते घालायला जाऊन ते मार्केटमध्येध्ये जाऊन घालते रुपये दोन रुपये ना
बाकीची मिळवते दहा रुपये बारा रुपयेने
हो शेतकऱ्यांचं जस मंग हलदी बघायला गेलं तर हम्
आं
काय म्हणतय आवाजेन
हॅलो!
हा येतेय कावाज
आयय शेतकऱ्यांचं कसं आहे.
हा.
शेतकऱ्यांचं नुकसानच जास्त होते हो.
हो हो ते आहेच की. त्यात पाऊस
हि नाही आता मिळणार शेतकरी रुपय दोन रुपये नाही ऐकणार.
हा.
ती मार्केट म घेणार तिने दी रुपय दोन रुपयाे आणि तिने विकणार आहे दहा रुपय वीस रुपयाें.
दहा रुपये वीस रुपये तेच आता सध्या मार्केटमध्येध्ये तेच चालूय ना.
हो.
हम्म शेतकऱ्यांच अवघड आहे.
होय.
आता आमच्याकडे शेवगात दहा रुपयला एक आहे.
एवढा महाग.
ह दहा रुपयला एक शेवगा.
होय. कसं काय एवढं आता तर सीझन असतं ना उन्हाळ्यात
होय. चांगलाय तरी आमच्या तर शेवगाच्या बागच केल्यात.
त्याच्या फायदा मुलकाचा जास्त
हा हा.
चालते.
त्यात पण आहे की त्यात परवडते ना.
काय तेे.
आहे की म्हणलं त्यात पण आहे की परवडण्यासारखं.
होय. ज ते स्वतः जर दे जाऊन मार्के हच्यामध्ये विकली बाजारामध्ये तर त्यांना परवडते ते.
हा.
ते जर मार्केटला घातले तर ते परवडत नाही कसं नाही.
नाही हो. चालतय मग.
ते का आता लाजते माणसं करायला लाजते काय ला.